अय बाई आमची पुरगी तरले इडीया का खरंच.
का बरं काय झालं?
अगं फोन लाव दिलाय ग तिच्या मावशांचा फोन आल्या ते. आणि फोन फोन धरलाय आसा तोंड पुुढं
हा.
आणि मण त नात करता काय माझा नात करता काय?
पहा बरं.
आव लय डंजर बोलाय शिकली बघून सगळ्यांचं. आणि आता ना पोरानच्यात जायला लागली ना त्याच्यामुळ पोरांच हती हती सगळ्या गोष्टी शिकून येते. आणि काय पण बोलते आपगले चुरूचुरू बोलते.
हम्म.
वापराय लागलेय लय म्हणून मी हिला पोरांच्यात पाठवत नव्हते. ऐकत नाही रुजिरपणा लय करते, लय आगाव पणा करते, करू नक नको म्हटल्याव मुद्दामुन करते.
ब का म का
काय म्हणतेस.
कामात आहे का म्हंटलं.
नाही ग नाही कॉल येत होता एक.
हां हां हां. अगं मगाशी म्हंटलं करू तुला फोन फोन करा म्हंटलं पण. काय झालं अचानक रानात गेली. गेली तिकडं गेले ती.
हा हा.
रानात गवत काढायचं होतं, रानातलं खुरपायचं होतं तिथं कलटी मारायची ये ना.
हम्.
प्रवार लावायची या त्याच्यासाठी. गेलो तिथलं सगळं काढलं हे. काढत काढतच मी फोन केलता तरी दोघे दोघे जणींना ते ह्याच्यासाठी विचारयसाठी.
म्हंटलं करून घ्याव राहिलेला.
केल तास का मग तर.
नाही अजून काय मी म्हटलंय त्यां ना अकरा पर्यंत आहे म्हंटलं फ्री करू शकताय. पण अजून तर काय त्यांचा रिप्लाय नाही आला मग बघू आता काय होते. . बघू देएकदा बघते की मी माझे तीस कॉल जर कम्प्लीट झाले ना तर मला काय दाखवते मी बघते की.
हा बघ फक्त आजच्या आज पूर्ण कर.
हा म्हणजे तिस पूर्ण करते आन जर म्हणजे मला. पण नाही दाखवलं ना तर मग म्हणायचं की नाही एकशेऐंशी मिनिट होव्स तोपर्यंत नाही होत. पण मग जर दाखवलं तर म्हणायचं तुझाच प्रॉब्लेम हे.
हम्म.
हम्म.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
आई पण जायच्यात आता उद्या आमच्या.
काय म्हणतीस.
आय पण जाणार आहे तू देव.
कुठं?
ते नरेंद्र माऊली नाहीत का गं? तुला नसेल माईती नानीज, नानीज.
हां नाय काय माहिती.
ते नाणीजला ग तिकडं आहेन ते नरेंद्र माउलींचं.
हा.
तिकडे जाणारायत ते, त्यांचे दर शनीवारे आमच्या इथे हे होत्यात ना. म्हणजे आ काय असतं ते आरती वगैरे असते. त्याचच हाय त्या करत्या त्या त्याचं मंग ते तिकड जाणारायत. नानिज ला दोन दिवसासाठी, दोन दिवसनी मग यायच्या त्या.
हम्म हम्म हम्म.
सगळं मलाच करायचंय घरचं अन् हे.
पण प्रॉब्लेम आहे ना.
झालं ना आता उद्या.
हा, हा.
त्याच्यामुळं तर, जरी नसताना तरी त्या गेल्या असत्या. कारण ह्यांनी केलं असतं सगळ हँडल, त्यो
हम्म हम्म.
पिऊच्या शाळेमुळं प्रॉब्लेम होतो फक्त, कारण शाळेचा डब्बा वगैरे करायला त्यांना नाय जमणार ना.
हा ते हा.
मग आता मला आहे म्हंटल्यावर, मला उद्यापासन मग नाही काय प्रॉब्लेम. हंम.
ते म्हणजे असं आपल्यासारखंच, पहिलं एक शिष्य वगैरे नसतात का काहीतरी. असं देवळात वगैरे असतं, तसेच होते त्याच्यानंतर त्यांना ते देव प्रसन्न झालाय, काहीतरी दत्त का काहीतरी असं काहीतरी झालंय.
म्हणजे लंय माणसांच्या होतात बरं का. अ त्यांनी सगळं म्हणजे आता आमच्या इथे एक लेडीज आहे, त्या लेडीज तिला काहीतरी चेस्टमध्ये अ गाठ होती. आणि ते गाठ आहे ना कॅन्सरचे होती. मग ती कॅन्सरची गाठ होती तर त्यांना सांगितलेलं काय उपयोग नाही म्हणून. ऑपरेशनचं करावं लागेलं ऑपरेशन, ऑपरेशन जरी केलं ना तरी म्हटले की ऑपरेशन जरी केलं तर म्हटले की नाही सांगता येत नाही, कारण ते पूर्ण चेस्टच निघणार ना त्यांची. माणूस जगायची पण गॅरंटी नाही.
कॅन्सर आहे का?
हा मग तेस ना कॅन्सरची गाठय होती त्यांच्या चेस्टमधी आणि त्यांना डॉक्टरनी सांगले
तर असली ना नाही काही जास्त चान्सेस नाहीत.
ब्रेस्ट कॅन्सरच होता त्यांना मग त्यांना काय सांगितलेलं त्यांनी सांगतानाच सांगितलेलं ऑप ऑपरेशन इमर्जन्सी करावा लागेल. जरी ऑपरेशन केलं तर जरी इन्फेक्शन पसरलं तर आम्ही गॅरंटी नाही देऊ शकत. की तुम्ही जगल का नाही म्हणून पण तिनी काही केलं माहितीय का ते ऑपरेशन पण केलं नाही आणि ती दवाखान्यात पण नाही गेली. मग तिने हित देवाला सांगितलेलं की म्हणजे अशी बोललेली ति की जर माझं जर तुम्ही केलं निट निटक सगळं तर मी तुझ्या आयुष्यभर सेवा करीन जोपर्यंत मला होती तोपर्यंत. मंग ती तिने केली बर का जिथं जाय जिथं असेल तिथं सगळकडं सगळीकडे जात होती जे असेल ते देवाच करत होती. मग ती परत चेकअप ला गेल्या बर काही दिवसांनी सहा महिन्यांनी का काहीतरी अशा तर त्यांच्या ना ते ब्रेस्ट मध्ये ना ती गाठच नव्हती. नव्हती गाठच नव्हती त्यांच्या ब्रेस्टमध्ये.
हां हां हां.
आणि आता जस आपण कस नॉर्मलय तशी ती नॉर्मल झाली.
चांगलंय की उलट.
आणि कितीतरी त्यांची मजी आता म्हणजे परिस्थिती वगैरे ही असं इतकी सुधरली ना लय सुधरली.
हम्म.
म्हणजे आमच्या इथ लय जणांच झालंय तस. पण काय माहिती अग म्हणजे मला माझं एवढं नाही त्याच्या बाबतीत काय आय मला लय म्हणत्यात असं की
होकी अ माझ. माझ पण तसचय म्हणजे कोणी काय लय काय सांगितलं पण नाही मला असं विश्वासच ठेवू वाटत नाही लगेच. तर असल्या गोष्टींवर तरी.
कुणी पण येतय न कोण पण म्हणतय की ह्याला देव हाय न मी देव हाय न ती हायन आणि परत पुढं जाऊन बघितलं ना कसं त्यांचं काय पण गोष्टी बाहेर निघत्यात.
हो ये.
अं?
हे मांजर ईथ का आणली या पोरांनी?
हा कुठन घेऊन आलंय काय माहिती?
तो आलाय मुंबई वरन घेऊन म्हणजे काय झालं एक माणूस आलता ग तिथं. ते जे आहेत ना दिर माझे. त्यांच्या ऑफिस समोर होते मग ते परेशयन कॅटेय आठ हजार रुपायचीय.
हां.
मग त्याला थोड प्रॉब्लेमय ग स्किन प्रॉब्लेमय तो एक पेटशॉपमध्ये तोडायला चालला होता तो माणूस त्याच्या घराचे त्याला म्हणजे सगळं त्यांनी सामान हे घेऊन ठेवलेलं. त्याच हायजेनिकच सगळं खायचं प्यायचं ते सगळं घेऊन तो पेटशॉप मध्ये चाललेला मग ते पेटशॉपचा ऍड्रेस विचारत होता त्यांना. मग ते म्हणले दाखवा का कसली मांजर आहे. आणि तो काहीच नाही बोलला तसंच दाखवली आणि खाली ठेवून तसच निघून गेला. म्हणजे त्याला. पाळायचं होत पण त्याच्या घरचे नको म्हणत होते तो शेवटी रडला तिथं. जाताना.
अरे देवा.
मग तो काय आता ते त्यांनी पैसे पण नाय घेतले पैसे तसेच देऊन गेला.
हा हा.
हम्म म तेच जरा अरे.
लै अवघड हाय बया आमच्यात खरंच. दहा मिनटं सुद्धा. कुणी सांभाळू शकत नायतं त्यला.
मस्त तासगावला गेलतो तेव्हािं सगळं गोळ्या औषधं आणले त्यातच हजार रुपये दीड हजार रुपये त्या खीशात. तिलाच गेले फक्त.
पण छान हाय ग मांजर बघितलं मी. बघितलं मी मांजर म्हंटलं छान हाय की.
हो पण तेि जरा ते माणसांचा साबण वापरल्यामुळे स्किन प्रॉब्लेम झाला ग केस सग ठिकाणची जरा
मांजराची ना.
हो एक गोळी दिली होति आता त्यांनी त्याच्यावरची. एक गोळी काय तरी तीनशे रुपयाची हाय आणि ते ते होतात ना काहीतरी ते इन्सेक्टसांच्या अंगावर. ते होऊ नयेत म्हणून एक लिक्विड दिलत ते दोनशे रुपयाचं.
हम्म. हा त्यांनी म्हणजे ज्यांनी सोडलं त्यांचा काय प्रॉब्लेम होता घरचा
घरचे त्यांनाट नको म्हणत होते ग त्या ज्याला पाहिजे होत ते त्या. त्यालान म्हणले की नको पाळायला.
हम हम.
हम्म आणि त्याला पाळायचं होतं. पण त्याला सोडू पण वाटत नव्हतं तो ठेवून गेला तसाच.
रडायला लागल वै तो डायरेक्ट.
मग काय डोळ्यात पाणी आलतं त्याच्या
खर म्हज शस्त .
एखाद्याच असत ले जीवलावलं असं असतं आम्ही पण केलं. त बाई आमच्यात होतं एक कुत्र आजारी होतं सलाईन चालू होती म्हणून पोर रडलेली. पण शेवटी व्हायचं ते झालं म्हणून तवापसनं. लै पेठ सांभाळायच्या नादी नादी नाय लागत.
आमच्यात पण एक होतं बा की त्यजी असली केसं वगैरे होती ना जास्त. लय अन त्याला इतकं जीव लावायची सगळं सगळं म्हणजे एक पण नाय असा सगळीच लई जीव लावायची आणि त्याला काय झालं. असं नरड्यातच त्याला. हाडूक गुतला आणि त्याला श्वासच घेता आला नाय अगं श्वास आणि आपल्याला पण काय करता यत नाय ना घरी काय करू शकतो आपण ते मेलं. जागा डायरेक्ट लैछान होत लै छान.
हम्म चालतय कॉल संपला.